हॅलो
ह
हॅलो नेहा काय करतेस फ्री आहे आहेस का मला एक गोष्टीवर तुला सल्ला हवा होता
हॅलो ध्रुव हो फ्री आहे सांग ना काय झा कुठला
अरे नेहा मी मोॉलमध्ये एक खूप बारी स्पोर्ट शूज बघितले आहेत. ब्रँडेड आहेत आणि दिस्यालापण एकदम कडक आहेत. पण त्याची किंमत खूप जास्त आहे. मायाकणची संगली पोक टमनी त्यात संपून जाईल. मी ते घेऊ की नको, समजत नाही.
एक शूज आहेत ना ध्रुव, की हे खूप जास्त गरजेचे आहेत?
नाही ग गरजेच तसे नाहीयेत. मायाकडे आधीचे दोन शूज आहेत, पण हा नवीन मॉडेल आहे आणि खूप ट्रेंडिंग आहे. सगळे मित्र बोलतात, की हा शूज घातल्यावर एकदम कुल दिसेल.
ध्रुव माझ्या मते, तू ते शूज आता नाही घेतले पाहिजे. पॉकेटमनीचे सगळे पैसे एका शूजवर खर्च करणे अच्छा शहाणपणाचे नाही. पैसे वाचवणे खूप गरजे चे आहे रे.
यार नेहा पण तू नेहमी पेशांची बचत कार्यालय सांगतेस. पण मला असं वाटन की आयुष्या एकदाच एकदाच मिलन. जर आपण आताच आपले शोक पूर्ण नाही केला तर कधी करणार? पैसे काय नंतर पण कमता येतील, पण हे वय परत नाही येणार. इनजॉय नाव सेव्ह लेटर, हा माझा रूल आहे.
एकायला खूप छान वाटते ध्रुव, पण हा रूल भविष्यासाठी खूप धोका आहे. करायला कोणाला आवडत नाही. मलापण आवड भविष्यात कोणती आणीबाणी येईल हे सांगता येत नाही. जर तुझ्याकडे सेविंग नसल्यावर, तर तू अडचणीत येशील.
पण नेहा आपण अजून विद्यार्थी आहोत. आमचे पालक आमच्या संगला खर्च उचलतात. मग आपण आतापासूनच एवढा विचार का करायचा? आता तर माझ्या करायचे दिवस आहेत ना.
पालकांवर नेहमी अवलंबून राहणे योग्य नाही ध्रुव. आणि बचत करण्याची सवय ही लहानपणापासून लावावी लागते. जर तुला ला आता पैसे मगण्याची सवय लागली नाही, तर जेव्हा तू सवयला लागशील, तेव्हा तू सगळे पैसे उडवन टाकशील. मग तुझ्याकडे कधी स्वतःचे बेंक बॅलेन्स नसेल.
हा तुझा हा पॉइंट विचार करण्या सारखं आहे. पण नेहा फक्त पैसा साठवून ठेवायचे आणि कशा वारच खर्च नाही कराचा, याला कंजूसपणा नाही म्हणत का? माणसाने स्वतेच्या आनंदसाठी थोडे पैसे खर्च केलेच पाहिजेत ना.
मी कुठे म्हणते की अजिबात कंजूसपणा आणि हुशारीनं खर्च करण्यास मी तुला पचास पचासला रुप स्टार्ट तुझ्या पॉकेट मनीचा अधा भाग तू तुझ्या गरजावर आणि आनंदावर खर्च कर आणि उरलेला अर्ध भाग ही बँक किंवा बेकांदे याला म्हणतात अमतोल
अरे वा फिफ्टी फिफ्टी रूल, हे ऐकायला चांगलं वाटेल. म्हणजे मला माझे आवडते खाणे किंवा सिनेमा बघणे बंद करण्याची गरज नाही.
अजिबात उलट जेव्हा तू स्वतःच्या पैशातून बचत काढशील, तेव्हा तुला एक वेगलाच आत्मविश्वास मिलेल. विचार कर पुढच्या वर्षी कॉलेजची ट्रिप सारण आहे. जर तू आतापासून पैसे वाचले, तर तू पालकांकडने पैसे ने मागता स्वतः पैशान ट्रीपला जाऊ शकशील. तेव्हा किती अभिमान वाटले तुला?
वाह! हे तर मी विचारचं नव्हता केला. स्वतःच्या पैशान ट्रिप ला जाण्याची मजा काही वेगळीच असेल. पालंक वरचा भार पण कमी होईल.
हो ना आणि खर्च करताना नेहमी स्वतःला एक प्रश्न विचारचे आहे ही माझी गरज आहे, की माझी इच्छा आहे? जर ती फक्त इच्छा असेल तर तो खर्च काही दिवसांसाठी पुढे ढकलून बघायचा.
इच्छा की गरज हो हे खूप सोंप गणित आहे. आता हे शूज माझी गरज नाही, ती फक्त माझी इच्छा आहे. कारण मला मिंत्रासमोर कुल दिस्यांचा आहे.
अगदी बरोबर ओलखलस. मित्रांना दाखवण्यासाठी महागड्या गोष्टी ज्यांच्या खरे मित्र तुझ्या शूजवरून तर तुझ्या स्वभावावरून तुझ्याशी मेत्री करतात.
थँंकयू नेहा ते नेहमी मला योग्य रास्ता दाखवतेस. मी ते शूज घेण्याचा विचार रद्द केला आहे. मी या महिन्याची अर्धी पॉकेटमनी सरल सेव करणार आहे.
खूप छान निर्णय मला तुझा अभिमान वाटतोय. चल आता मी अभ्यास करते, नंतर बोलते.
अरे मगाशी आपल्या जे पेशाच्या बती बद्दल गोणान झाला ना? त्यानंतर मी लगेच जरी एक मस्त स्मार्ट पिगी बँग तयार केल्या आणि त्या शूजसाठी जे पैसे मे काढले होते, त्यातील अर्धे पैसे मे ब्याज जमा पण केले.
तू तर खूपच फास्ट निघालसा. म आणि तू लगेच किर्ती पण केलीस, खूपच छान वाटलं ऐकून.
हो नेहा आ णि जेव्हा मी तो पैसे त्या पिघी बकेट टाकले ना मला खर्च खूप छान वाटलं. एक वेगळी सुरक्षित त्याची भावना आणि मनामध्ये.
हो ना पैशांची बचत आपल्या एक मानसि शांतता देत.
आता तुला समजेल की नको असलेल्या गोष्टीवर पैसे खर्च न करण्याच्या आनंद कायच असतो.
अगदी बरोबर. मी आयला पण सांगितलं याबद्दल ती तर एवढी खुश झाली की तिने मला बक्षिस म्हणून अजून शंभर रुपये दिले मी ते पण पिकी बँक टाकून दिले.
आहे. पहिल्याच दिवशी तुझी दुप्पट बचत झाली तर खूप
हो. पण आता मला ए रोड टिकवून ठेवल्याच आहे बाहेर गेल्यावर फास्ट फूडवर होणारा पालतू खर्च मी आता पूर्णपणे बंद करणार आहे.
हम्म नक्कीच आरोग्याची पण बचत आणि पैशांची पण बचत असल खूप छान वाटेल तुझा बादल बघून उद्या कॉलेज मध्ये भेटू.
काय बोलतीस आवाज नको आहे?, दुबारा बोल.
ह. ह. नक्कीच आरोग्याची पण बचत, आणि पैशांची पण बचत, चल खूप छान वाटले तुझा हा बदल बघून, उद्या कॉलेज मध्ये भेटू.
हो हो नेहा उद्या भेटू कालजी घे.
हो घेऊ.
ओके मीना. थँक यू सो मच.
बाय.
ओके, ओके. हो. नेहा कालजी घे. उद्या भेटू, बाय बाय. बाय, बाय, बाय.
हम्म.